हॅलो.
हॅलो.
हा, बोला ताई, नमस्कार काय म्हणता? कशा आहात?
मस्त, तुम्ही?
मस्त मजेत, चहा नाश्ता झाला?
हो, छान तुमचा
हो हो झालं आत्ताच झालं आवरलं आता.
तयारी सुरू असेल ना स्वयंपाकाची तयारी सुरू असेल
हो स्वयंपाची तयारी करायची आधी मुलांचा अभ्यास चालू आहे आधी आता सध्या हम्म काय म्हणता तुम्ही तुमचं काय चाललंय?
काय नाही आचं स्वयंपकत चालु
हो काय स्वयंपाक ची तयारी झाली.
हो.
हम्म.
तयारी करून ठेवली.
अच्छा
काय स्पेशल आज
आज, शेवभाजी
शेवभाजी का?
हो शेवभाजी बनवायची.
कशी करता शेवभाजी?
शेवभाजी साधी आपली नॉर्मल म्हणजे कांदा टमाटा त्यांची पेस्ट करून.
कांदा भजीची पेस्ट करायची का आणि फोंडणीमध्ये पण टाकायचे की कांदा असा कापलेला?
नाही नाही, फक्त पेस्ट करून फ्राय करायच. आणि मसाला वगैरे टाकायच.
मसाले कोणते वापरतात की आपल्या घरातलंच?
नाही साधच मसाला वापरतो.
अच्छा, अच्छा
घरातलीच
म तरी वगैरे की असंच नॉर्मल भाजीसारखी भाजी
नाही, नाही तरी वगैरे नाही नॉर्मल भाजी सारखी भाजी तरी ना नाही चालत म्हणजे घरातलं पण, हम्म त्यामुळे मग साडी मॉल
बाकी मुलं वगैरे कितवील आहे तुमचे?
माझी मुलं अ, दोन आहेत एक पा एक सातवीला एक चौथीला आहे.
हो का
ह. तुम्हाला?
मला पण दोन मुलेच आहे.
अच्छा
एक पाचवी ला एक दुसरी ला.
हा हा माझ सातवीलाय क चौथीलाय् ते त्यांच तर उद्या स्पर्धा आहे, ना शाळेमध्ये त्याची जरा तयारी चालू आहे.
हो. ना
फ्लॉवर मेकिंग असं आमच्या शाळेमध्ये दर महिन्याला स्पर्धा होते जसं हे अ महिना हे असेल तस आता हचं हे मोठ्या मुलाची अ क अशी कृत्रिम फुलं बनवायची आणि त्याच फ्लॉवर हे करायच ते करायचंय.
हो हो
त्याला फुलं शिकवून चालले. आणि छोट्याचा विषय आहे. आपल्या शाळेचा वर्धापन दिन कसा साजरा करतो असं ते आहे, त्याला म्हणजे त्याला हे आहे वकृत्व स्पर्धा कसला फुलांचा नाही क्लास नाही क्लास नाही केलंय माझ्या ऍक्च्युअली नंदेने केलेल्या ना तिने मला एकदा दाखवली कशी करायची ती
हो हो
मग ते मी म्हणजे गुलाबाची फुलं जास्त बनवते.
हो ना
हा तेच चालू आहे के ते सांगतात.
हे आपलं मटेरियल वेगळं असतं का ते टाकाव पासून टिकाव.
नाही टाकापासून ठिकण ते मटेरियल वेगळं असतं ते.. ते पर वेगळा आहे तो बाजार मार्केटमध्ये मिळतो पेपरचं नाव मला आपण आता सध्या विसरलीय व आहे ना बघ पेपर खूप आहे माझ्याकडे घेतलं ते ते मी सर सांगेन तुम्हाला केव्हा तरी ह
अ ते मागे मॅडमनी शिकवले होते पिशव्यांपासून आपली साधी प्लास्टिक पेपर अस
हो का हो पिशव्यांपासून पण करतात पण ते मला कधी जमले नाही आपले कुठले लांडगे मॅडमनी
होम् हो
हा हा त त्यांच्याकडे त्यांच्या इथेच आहे मला पण माहिती त्यांच्याकडून त्या इकडे होते आधी इकडे होते ना आमच्या इकडे तेव्हा त्यांनी हे केलेले होते त्यांच्या संस्थेमधूनच माझ्या नणदाई शिकलेल्या त्यांनी हा त्यांनी मग मला एकदा असं दाखवलं
हम्म
तुम म्ही प्रयत्न केलसे जमले असे कपड्यापासून पण बनवतात कपडा पण आहे
हो आणि तुम्ही ती मॅट रांगोळी येते का तुम्हाला
नाही मॅट्र रंगोळी वगैरे नाही कधी केलेली् अ ते
त्याच पण वेगळाच असेल कपडा ना
होर हो त्याचा कपडा वगैरे वेगळाच असेल ते ब्लॅक कपडा पण वापरतात ना त्याला
हो नाही मी पण नाही शिकलेली
अच्छा हा हा बरं मग तुम्ही तुम्ही काय स्पेशल वगैरे असं वेगळं काही करता का
नाही नाही स्पेशल वगैरे काही नाही म पण नाही म्हणजे केलेले नाही कसले क्लास वगैरे इथे गावातच संस्थेचे क्लास आलेला वगैरे ना ते केक वगैरे ते हो
् केक्स वगैरे केलं का
होम
कधी बनवता केक वगैरे घरी की
हो बनवते ना बड्डे वगैरे असले का मुलांचे
अच्छा म बरं आहे मग बाहेरून आणायला नको
हो सर्वांचे बड्डे असले की मग घरीच केस
अच्छा अच्छा बर
छान पण होतो आणि म्हणजे आवडतो पण करन ना हम्म
आपण कस घरी बनवलं की आपल्याला समजत पण ना कसं केलंय काय केलंय काय काही वापरले आणि घरात केवळ मुलांना खायला पण काही हरकत नाही व्यवस्थित
हो तस बाहेरन आणलेल्या
हो बर
बाकी तुम्ही मसाले वगैरे घरी बनवता का?
हो हो मसाले वगैरे घरीच बनवतो
हो मसाले पण शिकलेले आहेत मसाल्यांचा पण क्लास वगैरे केलेला आहे का?
नाही नाही मी नाही केले मसाल्यांचा वगैरे क्लास
हो ना
नाही.
मग सर्व मसाले घरी बनवता का हे पाणीपुरी वगैरे
नाही नाही पाणी नाही हे कुठले मसाल नाही घरी करत ग आपल्या असं नेहमीच याचा वापरायचा दिव वर्षाचा असतो तो मिरच्यांचा तो आणि आपलं हे तिख गरम मसाला वगैरे हा आणि लाल तिखट म्हणजे कलरचा तिखट
हो ना
हो ते एक
मग बाकी काय बाहेरचे वापरत असाल तुम्ही
हो बाकी म्हणजे आपल्या ह्याचे बाहेरच वापरते म्हणजे पावभाजीचा मसाला पण बाहेर पाणीपुरीचा म्हणजे हे जे आहेत ते बाहेरचे च आणते
हो
हो हो तुम्ही घरी बनवता का?
नाही नाही
अच्छा
ट्राय केलेलं पण मग म्हणजे जशी टेस्ट बाहेरच्या मसाल्यांची येते तशी
तशी नाही येत हा ते कस आपण नेहमी बनवत राहिलो कि मग हळूहळू ती जमते नाहीत तर नाहीच हो आणि ते आपल्या बाहेरच्या एक बाहेरची जी सवय झालेली असते मग आपल्या ह्याची चव नाही लागत आपल्याला स्वतःनीच केलेली हम्म
त्यामुळे मग बाजारचीच आणतो
हो हो बाकी काय म्हणता
काही स्पेशल बनवता
आं
कधी स्पेशल काय येतं तुम्हाला असं
नाही असं भा स्पेशल असं काय म्हणा असं वेगळं असं काहीच नाही पण असं जे अ बाकी असं करता येत जे आपण कधी शेवपुरी म्हणा पाणीपुरी सँडविच किंवा हे अस वेज सूप वगैरे अस जे मुलांना छोटे छो छोटं काय जमत त्यावर घालते करून
हो ने
हो पराठे
हम्
हम
पराठे पराठे कुठले कुठली बनवते
मी पराठा ह्याचा आलू पराठा आणि मेथी पराठा हो हो बाकी.
भरपूर पराठ्याचे पण भरपूर व्याकरण असत ना?
हो भरपूर आहेत कोबीचा परत मग डाळीपसून बनवतात. खूप आहेत हो मुगडाळी पासुन पण हे करतात आणि ह्याच पण कोबीच करत कोबी. च कधी मी ट्राय नाही केला.
नाही मी पण नाही केलेलं कोबीच मी पण नाही केलेला ट्राय
मेथी आणि आलू पराठे आणि आलू पराठे मुलं आवडीने खातात त्याच्यामुळे आलू पराठे जास्त खारे करते. ते मेथी पण नाही जास्त हो हो.
टिफिन ला दिले तरी चालतात.
हो चालतात चालतात आमचे पण चालतात अ हो!
त्याच्यासाठी चटणी वगैरे तीन कधीतरी पुदिना वापरते नाहीतर मग नुसती कोथिंबीर आणि ह्याचीच. मिरचीची.
हम्म!
म आप्पे वगैरे नाही बनवत का?
आ!
आप्पे वगैरे नाही बनवत?
हो आप्पे म्हणजे मे मी स्वतः नाही कधी अजून एक ट्राय केलेले आमच्या आई सासूबाई करतात त्यामुळं मला असं मी कधी त्या करतात तेच हे केलेले मी स्वतःहून म्हणजे असे पीठ वगैरे कधी तयार नाही केल्याल.
न्हाय कळालं
हां त्या बनवतात त्याच्यात मग मी असं कर करते पण असं त्या बनवून पीठ तयार करून त्या देतात, हा हो. छान होतात आणि ह्याचे पण. आप्पे ह्याचेच करते रव्याचे.
हम्म रव्याचे पण छान लागतात.
हा आणि मुगा मुगाचे पण करतात ना तुम्ही मुगाचे वगैरे पण करता का?
हो आवाचे पण छान होतात आवडते ना मुगाचे पण हेल्दी पण असतात ते.
हो हो छान होतात आम्ही पण एकदा एकदा दोनदा ट्राय केले ते गो हां आणि ते गोड गोड होतात हो हम्म.
छान लागतात पण ते.
हम्म तुम्ही काय स्पेशल असं तुम्ही काय स्पेशल बनवता?
नाही स्पेशल वगैरे असं काही नाही.
हम्म असच आपण छोटं छोटं करून मुलांना जे आवडतं ते
हम्म हम्म जे आवडतं ते बनवायचं.
आता कसं मोबाईलवरती सर्व रेसि
हो हो हो मी पण मोबाईलवरच बघून बघूनच थोडं थोडं करते.
बनवत जा.
बनवायचं तो
बाकी आणि.
बाकी काय बोलता? तुम्ही काय म्हणता बोला?
काही नाही तुम्ही बोला आता?
काय बोलू आता? मग असं हे आपण तुम्ही पापड वगैरे घरीच करता की ते विकत आणता?
नाही नाही आम्ही घरी बनवतो पापड
बनवता हां हां. आम्हीपण कसले वेगवेगळे करत की ता फक्त उडदाचे आणि तांदळीचे?
नाही नाही मागलीचे बनवतो. उडदाचे, तांदळाचे.
तांदळाच पण करता का?
हो ज्वारीचे पण करतो आम्ही.
अच्छा अच्छा बरं आहे आम्ही ज्वारीचे नाही आम्हाला कधी करायच माहिती पण अ अशी याची तांदळाचे उडदचे नाचणीचे पण करतो कधी तरी
हो नाचणीचे आम्ही पन करतो.
ह नाचणीचे पूर्णपणे तेल लावून लाटायला लागतात ना?
हो.
ते मशीन मध्ये पण करता येत ना?
हो हो मशीनमध्ये पण पण असं घरी करायचं म्हटलं मशी हा घरी करायचं म्हटलं की पिशवीवर असं हे करायला लागतं ना पिशवीला तेल लावून वगैरे हम्म हम्म.
बर ठीक आहे चालेल मग.
झालं वेळ आपली?
हो स
हो का बर हो छान वाटलं मला पण बोलून मी थोड्या वेळाने करू का कॉल तुम्हाला? आट त्रीेकी जेवण करायचंय
हो रात्री करा नाहीतर मग उद्या केला तरी चालेल.
हो चाल नाही तर दहा पंधरा मिनिटंनी करते असाल मोकळ्या तर मग करून रिसीव करा. हो चालेल करा